नमस्कार!
हा नमस्ते मॅम! आवाज येतोय?
हो हो आवाज येतोय. आपण आज बालपणीच्या आठणींवर बोलणार आहे ना?
हो मॅम! हा सुरू करा ना मॅम.
हा हा हा काय वाटतं बालपण क बालपण चांगलंय, का आत्ताच संसारिक जीवन चा गलंय काय वाटत?
नाही मॅम, आता आताचं असं की, म्हणजे बालपण खूपच छान आहे. कारण की लहानपणी कोणतंच टेन्शन नाही कोण त विषयच हे नाय, सगळं हा
बालपण म्हटलं की, बालपण खूप वेगळं असतं आपल्याला
हो, कोणतीच अ गोष्टीचा विचा चार नाही करायचं.
नाही, आपल्याला जे वाटेल ते आपण करू शकतो. आ आपल्याला असं ते लाडाचं आणि चार वेळेस आपल्याशी बोलत असतात, आपल्या मागे मागे फिरतात. आपल्याला जेवण घालतात.
जेवण घालता आपल्याला कोणतीच गोष्टीचे म्हणजे टेन्शन घ्यावाच नाही लागत या. म्हणजे मोठे झाले की आपल्याला सगळे गोष्टी आपल्यालाच करावी लागते हे. घरात पण बघावं लागत बाहेर पण बघावं लागत.
आणि अजून ह जर जॉब करणारी महिला असेल तर ते खूप अवघड असतं नाहि का?
तर अजून घरचे पण कामे करावं लागता हो
असं काय आहे का बालपणाचे काय अशी कायम स्वरूपी आपल्याकडे आठवण आहे. असं तुमच्या
मोठेच हा अन मोठे झालेत तरी पण आपल्याला लहान मुलांना बघून वाटतं की मी लहान व्हती मी किती एन्जॉय करायची. कोणतीच गोष्टची आपल्याला टेन्शन नाही सगळं टेन्शन फ्री होत हं आता तर सगळं टेन्शनच टेन्शन असत
तुमच्या बालपणाची एखादी तुम्ही सांगू शकता तुम्ही?
हा माझ्या बालपणाची मला एवढी आठवण तर नाही, पण मी लहान होती तेव्हा मम्मी माझ्या मागे मागे फिरायची, मला जेवण जेवण खाऊ द्यायची. अजून नवीन नवीन ड्रेस हे स्वतः मला चॉईस नाही करायची मम्मीज मला घेऊन द्यायची मम्मीचे सगळे आवडीनेे मी घालायची. मम्मी अंघोळ घालायची मला, खूपच गोष्टी सांगायला दिवस कमी पडतील.
हो मॅम, हो मॅम
आपल्याला घरातल्या दुसऱ्या व्यक्ती म्हटल्या करून करायची सवय असायची आपण त्याच व तिचा हट्ट करायचा कि नाही मला तुमच्या सोबतच आहे असं असायचं णा?
हो हो हो,
हां मी तर येणार ना. तो आम्ही शेतात राहत होतो. आम्ही शेतात म्हणजे कंटिन्युअसली आमच्या कडे हे होतं कोंबड्या राहायच्या, बकऱ्या, शेळ्या वगैरे राहायच्या.
हो हो
आ जेव्हा ते जेव्हा ते कोंबड्याना छोटे छोटे पिल्लं झालेले असायचे ना अक्षरशः आम्हाला मी आणि माझी बहीण अन त्या आम्हाला दोघींना असं सांभाळायचे ना असं खेळणी वगैरे म्हणून पकडतो आम्ही डायरेक्ट क घ्यायचो त्याचे पण एक आहे डायरेक्ट म्हणजे सजीव जीव अन सांगायला पण पकडेल त्या खाली एक दगड ठेवायचा त्याच्यावर परत किल्लोचे पाय ठेवायचे वरून दगड वरून दगडाने त्या पिल्लूला ठेसायचं.
हो का? आताचे लहान मुलांचे तर आताचे जीवन त्यांचे मोबाईल मध्येच निंघून जात थोडसं रडता की लगेच मम्मी त्यांना मोबाईल देऊन देता. दुसरं मग घरातली मम्मी काम करता, तर त्यांना लगेच मोबाईल देऊन देता. मग खेळ आहे तर सगळं बाजूलाच घेऊन द्याल. तर त्यांचं जीवन तर खूपच वेगळं आहे अजून आपलं मस्त होतं, आप त्या टाईमला मस्त मोबाईल नव्हता हा
मन नव्हतं त्याच्यामुळे असायचे आणि दिवाळीच्या घरी मध्ये सगळे पावणे वगैरे घरी आलेले असले की मग ते नाय का आ त्यांचे बुक वगैरे घ्यायचे
हा घरी पाहुणे आले की आपल्या हातात मस्त पैसे द्यायचे.
मॉनिटर जायचा आपण जायचं नाही काही जास्त बोलायला आहे तो आमच्या घरी आलेला असं नाही करायचंय हं. आम्ही आमच्या रूम देऊ तुला. मग तीही द्या. जसं कि त्यानी आते भाऊ जे राहायचे ते आपलं ऐकायचे. त्याप्रमाणे आमच दिवस ते म्हटलं की आमच्या बोरं खाण्यातच वेळ जायचं ना. ने बोरी पिकलेले असायच्या गावाकडे.
हो. हो.
आम्ही घरी त्रास द्याचो घर आम्हाला सांगायचो बोरं. आमच्यासाठी असेल.
हो...
मग आमचा दिवस आर्धा दिवस तर तिकडेच जायचं जेव्हा भूक लागली तेव्हा परत घरी यायचं.
हो.
तुमचे कसं होतं बा बालपण तुमची काही आठवण बालपणाची
बालपणाची तर खूपच आठवण आहे माझी. अ... मी लहान होती तेव्हा माझी मम्मी मला खाऊ द्यायची. अजून शाळेत जाताना मस्तं. शाळेत जाताना मस्तं मै- त्रीण बनवायची. अजून डब्बा बनवून द्यायची मम्मी मला. अ.. शाळेत मैत्रिणीसोबत खेळायचो. फुलगोरी आजी अ... अजून अ भरपूर खेळ खो खो, कबड्डी. खूपच हे लहानपणीची गोष्ट.
बालपण असत पण आता मोठ्या मुलांचे बालपण. पण खूप वेगळं आहे. त्यांचा फक्त मोबाईल त्याच्यानं ती
निघून जात लहानपणी बाळांच म्हणजे लहानपणी.
एक होता आपल्याला आपलं बालपण आपल्याला जगायला मिळालं तसं. तर मुलांना आता बालपण जागायला पण मिळत नाही.
लहान होते तेव्हा त्यां त्या शाळा अ... स्कूल मध्ये टाकून देतात. त्यांना मग त्यांना खेळायला वेळचं नाही मिळ भेटत त्यांना.
हो अडीच तीन वर्षाच झालं का बाळाचं ऍडमिशन करून
हो...
अशी पकडायची ती पिंग कसा पकड म्हणजे.
स्कूल मधून आले की त्यांना अभ्यास असायचा. अभ्यास झाला की अजून मोबाईल घेऊन ते मोबाईल बघता त्यांना खेळायला वेळच भेटतचं नाही.
मग त्यांचंही मन नाही लागत खेळ खेळण्यात.
हो.... हो.... थँक्यू मॅम. मला तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. हा.
हॅलो.
हा... आवाज येतोय ना.
हो... तुम्हाला किती मुले आहेत?
काय?
मुलं किती आहे
मी अनमॅरिड आहे, माझं लग्न नाही झालंय
लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर
हा ते जास्त आठवण येता अजून.
हो.. हो.. मला एक मुलगी आहे.
हो का?
हो साडेचार वर्षाची आहे. तुम्ही काय करता?
मी अ... शिवण काम करते.
अरे वा! छान छान.
हा. तुम्ही काय काम कर काम करता? हाऊस वाईफ.
क्लास नाही क्लासच ना माझं
अच्छा चांगलंय
लग्न झालं मग तुम्हाला बालपन आठवेल मग, लग्न झालं का दुसऱ्याच्या घरी गेलं का
हो... ते लहान मुलांमध्ये त्यांच्यामध्येच जीवन निघून जातं मग सगळं आणि माहेरी पण कमी होऊन जात लग्न झालं की
जान येण फार कमी होऊन जात
हो अजून मुलबाळ शाळेत जायला लागले की अजून तर खुपचं कमी होऊन जात ते फक्त आठवणच राहून जाते हो
हो तेव्हा बालपण आठवत, आपल्याला आपलं माहेर पण आठवत मामा सुट्ट्या कशा काढलेल्या होत्या त्याच्यानंतर आपण
हो
कसे आपले लाड होते इकडे आल्यानंतर कळत की इकडे लाड नाही मस् ते आपल्याला बालपण आणि घरातील पण का तेव्हा घरात सगळे जण जेवायला वगैरे बसतात आणि ते सगळ जण आपण सगळे काम आवरत राहतो आपल्याला सतत काम असत तेच तर ना तेव्हापण की बालपण आठवत कि बापरे माझं कसं होतं आणि मला कसं जगावं लागायचं ते बालपण खूप वेगळं होतं आणि इथं आल्यानंतर तर म्हणजे आपण बालपणी किंवा आपल माहेर, माहेरच जे घर होतं तिथे आपण सगळे राहायचो काम वगैरे करायचो सगळ्यात आधी सगळे उठायचो सगळे आपण सगळ्यात आधी आपणच करायचो ते आपल आयुष्य नाही भेटत
हो
मग आपल्याला ते मग तेव्हा जास्तच आठवणी येतात की माहेर
हो घरची जास्त आठवणी येतात
बालपणीच्या आठवणी असं खूप आठवतात मग तेव्हा
हो आणि काम करताना जास्त येतात अजून
हो मग तर तेव्हा ते जास्त
हा आणि लग्नात लग्ना आधी घरी या मम्मी ने सांगितलं आपल्याला हे करून घे ते करून घे तर मम्मीला सांगुन दे, मला कंटाळा येतोय मी नाही करत ये आपण बसतो मोबाईल बघतो आणि लग्नानंतर सासूबाई सांगते तर करावं लागतच ते काम सासूबाई चांगली हे करावं लागतय ते करायचंय तर नाही बोलता येत नाही तर करावंच लागत ते, ते काम
हच्
हो
तथ आपल्याला कोणला दिव तला ऑप्शन नत त समजून घेणार पण कोज
कि सगळे तेच घेता आपले डिसिजन
आपल्या लगग तिथे स्वातंत्र्य असताना ते तर मग माझ्या बाबतीत आहे मला आजही स्वातंत्र्य आहे आधीही होत
हो हो
मी जे म्हणेल ते, आपण म्हणतो ना ते आपण म्हणतो ते पूर्व देशात कस ते जे म्हणेल तेच होत
हा लग्नानंतर तर आपल्याला म्हणजे जायचं असलं माहेरी जायचं असलं तर तेच विचारता ह्या तारीखेला जायचं एवढे दिवस राहायचं लगेच यायचं वापस
हा बरोबर आहे पण ते
त्यांच्यावरंच असतं सगळं
मला तर एक खूप आनंद येईल की माझ्या जसं आधी लाईफ होतं तसच माझं आता येईल पण एवढंचं हाय फक्त तिथे जबाबदारी नव्हती इकडे जबाबदाऱ्या वाढ जबाबदारीमूळे आपण स्वतः एकदम शांत होऊन जातो किंवा आपण ते पण मीच तुला योग्य वेळी जीवन जगण्याचा आनंद त्याच्याच मानत असतो
हो
तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं
हा मॅम मला पण तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं मॅम धन्यवाद धन्यवाद मॅम हा होप नाही इ बाई तू
तिकडनं कॉल कट